हो
हा नमस्कार ताई, आवाज येतोय माझ्या,
हो हो येतोय ताई, तुम्ही कसे? हम्म आम्ही पण मजेत, नमस्कार तुम्हाला,
नमस्कार,
एखकाद्याशी द धरतात काय तुम्ही,
हो मग करतो ना, एकादिशीचा उपवास. आषाढी एकादशी का?
हो आख आषाढएकादशी बी आणि, मध्ये पंधरा दिवसात नाही येतात ना,
हो हो त्या पंधरा पंधरा दिवसाचे, एखाद्याशी हो करतो ना आम्ही,
हा आता एकादशीच्या दिवशी आम्ही मंदिरात जातो,
हो का,
भोले बाबाच्या मंदिरात जायचं, गणपतीची आरती झाली का बोली बाबा चार ती बीन, एखादशी चारती पण बोलून घ्यायची मग,
विठ्ठलाच्या मंदिरात नाही जात तुम्ही?
नाही विठेलाच्या मंदिरात टाइम राहिला तर जायचं नाही, टाईम राहिला तर मग भोलेबाबाच्या मंदिरात जाऊन येत. तू ते लाांबआहे, ना थोडं मंदिर हम्म,
यात्रा निघते ना?
हा हा हो ना, आता त्याची आता पंढरपूर, ला जाण्याची दिंडी नाही घेना तर लोकं जातील ना, पाय पाय
हम्म हम्म,
पंढरपूरला,
हम्म, तिथं जेवण वगैरे पण मिळतं का?
हा तिथं फराळ वगैरे तर खूप मिळत, जातातना पाय पाय तर खूप जातात लोक,
हम्म हम्म,
तथे जेवण वगैरेची तर खूप व्यवस्था असते, खाण्यापिण्याची कोणी नाही म्हणतच नाही जाताना,
अच्छा हम,
हम्म, तुम्ही पण गेले असतील ना, पंढरपूरला का नाही ताई,
हा मी जाऊन आलो आहे, पण आषाढीला नाही जात.
हा हा, गर्दी अस, राहते तिथं तिथं मठच भरलेले असतात, ते जागाच नसते त जास्त, जेथे दिंडीवाले लोक आलेले असतात ना,
ह कीर्तनकार पण असतात ना तिथं, त्याच्यामुळे काय, हा मग जागा कमी असल्यामुळे, आपल्याला राहायला जागा पण नाही राहत, म तिथं,
आणि ते पहिले लोक जाणारे त्यांना सवय असते तिकडे जाण्यासारखी.
हम्म हम्
जे नेहमी जाणारे लोक असतात त्यांना सवय असते जाण्यासारखी
हा सवय पण असते त्यांना माहिती असते सगळी आपल्याला काही जाणाऱ्यांना काही एवढी माहिती नाही राहत.
नाही, नाही, नाही ना ते फराड वगैरे तर इतकं देतात तिथं तर खूप फराळाचं विचारूच नका तुम्ही पोट भरून सका सकाळ संध्याकाळ पोट भरून फराळ पण मिळते.
अच्छा हम्म चांगली गोष्ट आहे.
कदाशी इथ पकडत नाही का? तुम्ही महिन्याचे पंधरा दिवसात न येता त ते मग?
मग करतो ना एखकादशी करतो ना आम्ही.
आम्ही पण पकडतो ती एकादशी.
हम्म हम्म
आता या एकादशीला तर माझ्या मुलीने बी पकडली होती एकादशी मला बी धरायची म्हणे म दर बही मण तुझ्या मनात येतं.
अच्छा हम् चांगली गोष्ट आहे मुलांनी पण केली तर
आकड्याची आरती एकादशीची विठ्ठलाच्या मंदिरात.
हम् हम् हम
चांगलं असतं ते जायला बी.
हम्म होताना दर कराशिला हम्म. दर एखादा शिला होते ना ती आरती.
हो हो योगे अठ्ठावीस.
हो
जर एकादेशीला चांगले पांडुरंगाचं दर्शन होऊन जातं आज लोक आता या वेळेस जाणारे लोक आहेत बिचारे पाऊस नाही अजून. पण त्यांना चांगलेहे पायपायी जाती तर तोपर्यंत पाऊस आले का मग? थोडा चिखलमध्येध्ये गारा वगैरे राहतोच.
तरी पण त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात ना लोक.
म
किती पाऊस असो किंवा नसो त्यांच्या नेहमीचा त्यां नियम ये तो त्यांचा.
हा नेते नेहमी जाणारच येते. आणि लोक बी एवढे आता सुविधावाले आहेत जा गावोगावी लोक बी आहेत ना? ज दिंडीवाले लोक राहिले का कोणी नाही म्हणतच नाही या भा आमच्या घरी एक थांबून जा पाऊस येतो. नाही बी असं तर बोलवतात चहा पाणीला असो खायला असो नाश्त्याला असो. गावेगावी बरोबर म्हणजे लोकांना असं नाही म्हणतच नाही असं आता लोक.
हम्म म्हणजे ते त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात.
हम्म हम्म बरोबर आहे.
आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही नाही त्या विठ्ठलापर्यंत पोहोचू पण. हे जाणारे लोक यांची सेवा केली की आम्हाला तेवढं थोडंफार तरी पुण्य मिळेल. म्हणूनले लोकसेवा म्हणून लोकांना आश्रय वगैरे देतात आणि त्यांचे खाण्यापिण्याची व्यवस्था लावतात.
हम्म तेज
हो आणि छानच आहे उलट. जाणाऱ्यांसाठी जे पायी दिंडी जाते त्या दिंडीत मग भरपूर असे कार्यक्रम पण होत असतील ना?
म बोलत बोलत ते हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण किती त्यांचं बोललं जात असेल खे पंधरा दिवस जातात ते पंधरा दिवस तीन, आठ नामस्मरणामध्ये. मग प्रपंच सोडून ते जातात त्यांचे त्यांचे
हो ना आणि वर्षात ना एकदा जायलाच पाहिजे. देवाच्या दर्शनासाठी हो आणि आपला
नेहमीच आहे काम तर नेहमीच राहतो आपल्याला संसारामध्ये आटकून जातो आपण मोहमाळ्यामध्ये.
कामतर आयुष्यभरं आहे.
हम्म.
हम्म.
जायला वेड तर मंदिरामध्ये इतक्यात जाऊन यायचं पण इच्छा आहे मंदिरामध्ये जायची एखादी वेळेस तरी जाऊ पायी यात्रा करायची पंढरपूरला असं वाटतं आपल्यासारख्याला बी पण काही ना काही आठ आळथडे येऊनच जातात.
ते थोडेस काही लोकांच्या ज जबाबदाऱ्या असतात त्या थोड्याफार कमी झाल्या की मग ते निवांतपणे जातात.
बरोबर आहे ना
हो आणि आपल्या अजून जबाबदाऱ्या आहेत. मुलांचे शिक्षण असेल त्यांच लग्न असेल तेव्हा कुठ येन जाण हो येणं जाणं असेल त्याच्यामुळे आपल्याला वेळ नाही मिळत आपल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या का जाऊ आपण पण
बरोबर आहे ना मग आता या वेळेस आई वडील जाता येत पंढरपूरला पंचवीस तारखेला हम्म.
ह. ह रे देवाच दर्शन घडायलाच पाहिजे वर्षातून एकदा हो. गर्दी खूप असते आणि खूप रांगा लागलेल्या असत ना तिथे दर्शनासाठी
होणा दर्शन होता होत नाही तिथ बापरे गर्दी राहते तर बस पोलीस वगैरे सगळे ठिकठिकाणी तिथं त्यांनी लावलेले असतात बंदोबस्त केलेले असतात.
ते एकमेव असं ठिकाण आहे कि तिथं विठ्ठलाच्या पायावर आपलं मस्तक ठेवून आपण दर्शन घेऊ शकतो.
कोणतं ठिकाण आहे ताई?
हे विठ्ठलाचे मंदिर पंढरपूरला आपण ते विठ्ठलांच्या पायावर डोकं टेकतोना
हा.
हा म्हणजे मग ते भारतात एकमेव असं मंदिर आहे कि ते देवाच्या पायावर आपण डोकं टेकतो. हो बाकी ठिकाणी असं नाही ना दर्शन लांबूनच आहे ना
बराबर आणि विठ्ठल उभा राहतो ना
हम्म.
एवढ्या वेळापर्यंत तो उभा उभाच आहे विठ्ठल. बसलेलाच नाही भक्तांसाठी भक्त पुंडलेखासाठी विटे रा राहिला उभेवरी त्याच्यासाठी त्याने उभाच राहिला तो भक्तासाठी उंडला पुंडेला काची बी केवढी भक्ती होती पण
हम्म.
त्यानी आईवडील सोडल, सोड भगवंत सोडून दिला पण आईवडील सोडले नाही त्याने.
तो म्हणायचा ना, माझे आईवडीलच माझे विठ्ठल आहेत.
हम्म हम्म.
हम्म. त्याला आईवडीलच विठ्ठल दिसायचे, आईवडीलां मध्ये तो त्याची त्यांची सेवा-
तोच आवडायचा की मला तूच आवडतोय भो असं.
हम्म.
तर तूच माझ्यासोबत चल बुवा. ईथ काय सेवा करतो तू आई वडिलांची? मी भगवंतये माझ्यासोबत चल तू. नाही म्हणे, माझ्या आई वडिलांचे सेवा कोण करेल? म्हणे.
हम्.
मी आईवडिलां ना सोडून नाही येणार म्हणे. तू जा म्हणे भगवंताला म्हणा. भगवंत- दोन पायावर उभरात. हतोय मग तोपर्यंत. भगवंत वाट बघतो भक्ताची कि माझा भक्त येईल बुवा. मी पायावरच उभा राहतो. बरोबर.
परमेश्वर भक्तांसाठी उभाचये.
हम्म. हम्म.
हम्.
तेच ना. तुम्ही पण जात असेल ताई मंदिरात. का नाही?
मग जातो ना आम्ही मंदिरात जातो. आम्ही एक आषाढी एकादशीला आमच्या इथं यात्रा भरते. विठ्ठलाचं मंदिर आहे घराजवळ. मग तिथे जातो आम्ही दर्शनाला.
हम्म.
एकादशीला. दर्शनाला- आपण जातो आणि यात्रेत पण फेरफटका मारून येतो. पण ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळे मग काय? सगळं कोरडं वातावरण आहे. एवढा पाऊस पडायचा दरवर्षी तरी सुद्धा रांगाच्या रांगा- हो. रांगाच्या रांगा असायच्या लोकांच्या दर्शनाला एवढा चिखल असायचा तरी पण.
आता तुमची पंधरा सोळा तारीख होऊन गेली तरी पाऊस नाही अजून.
बोला.
अस ये. आणि शेतकरी पण वाट बघतात ना? चला बुवा पिक पहिले लावून देऊ आपण बी निघून जाऊ बुवा. असं माणसाला आशा असते. - ते शेतकरी लोकांना, कि जरा आपण पंढरपू- आपण पेरणी करून घेऊन निघून जाऊ अस. पाऊस पडून जाईल तर चांगलाय. ते बी मो - -कळे होऊन जातात बिचारे शेतकरी लोक. आणि बाकीचे शेतकरी मग अटकून बसतात. पाऊस नाही आला ये बुवा अजून. पाऊस नाही आला ये बुवा अजून असं.
हम्.
हा बोला ताई.
हो, शेतकऱ्यांच बिचाऱ्यांचं काय सांगणार आता? त्यांचा तर जीव मुठीतच आहे. पाऊस नसल्यामुळे.
भगवंताला ज्याला बोलवायचा असेल, तो हर प्रकारे बोलवतो बिचारा.
आता आपली भक्ती असते ना, तो परमेश्वर आपोआप आपल्याला बोलवतो.
तेच ना.
हो. तो आपल्या भक्तीच आपल्याला फळ देत असतो.
हम्म.
हो. धन्यवाद छान वाटलं तुमच्याशी बोलून.